हॅलो
हा बोला ताई हम नाही ना अजून नाह म्हनजे तुमच्या भावाला फोन ला आला नाही तीनच्या नंतर नाही ते वाटते हो
अरे बापरे बरच वेळ मु इथे एवढ्या वेळात झालं पाहिजे होत किती वाजता गेलं? किती वाजता गेले हा. हा का हम्म.
बारा वाजता गेले हा अन काय दोन एक दिवस अह ने ना ने आता पर्यंत होऊन झाले पाहिजे ना ग
हा तेच म्हणले एवढ्या वेळात तर होऊन गेल
ज नाही मी आताच राधा ताई म्हटल ताई तुम्ही ठेवा म्हटल मी तुमच्या भावाला फोन लावतो नेलं काय नाही न्यायचच आहे म्हणे अजून म लावतो म्हणे नेल्यावर आम्ही
हम्म हम्म त्याच झालं की नाही त्यांनी केलं कि नाही
ह नाही त्यांना नाही केला ते तुमचे भाऊ करणार बी नाही एवढे टोले अन टाले घ्यायचे काम
नाही करत तो तेला दुकानावरून टाइम तर भेटला पाहिजे
लागते ना आम्ही आमच्या नवऱ्यांचे आम्हीच केले मग काय तर दरेन काही नाही ते भाऊजींचे तीनच केले मी पण मग यांचे मिस कोर आहेत लागल तर पैसे आल्यावर नाही देेत ना आपल्याला पण हम्म जाऊ द्या मग तुमचे तर करा
हा दद्याना घरी बसल्या कोण घऊन आला तई आपल्याला पाच रुपये नाही देत कोणी आपल्याला मग तेवढे पैसे कुठून आले
काल य तेच आमचे सासरे रे तेच म्हटले काल की म्हणे कोणी देणार आहे का तसे म्हणे जाऊ दे तेवढेच आले तेवढेच
तेच म्हणून आले ना की आपल्याला तस पाच रुपये कोणी देत नाही.
हम्म घरातल्याच घरात घरातल्याच घरात कटकड घरात घरातल्या घरातच कटकट होती कोणा जवळ मागितली की
हा तेच म्हणून नाही दे नाय बी आणि मग चार गोष्टी बी अह करते ना
तर मग मी ते बोलल घरातल्या घरातच भांडण होत तू तू मैं मैं तू तू मैं मैं नाही या है नहीय नहीय हाय हाय तर द्यायची याचे द्यायचे त्याचे द्यायचे चालू राहत.
हा अते म्हणून राहिली की आहे नाही नाही जेवायचीच आहे जेवतो आता
एढ उशिरा जेऊन घ्यायचं ना पोरग झोपलंयच
कारण आता ऑपरेशन येते ते आई येते बाई म्हटलं तर त्या दि लवकर आल ते म्हणून बसली मी वाट बघत आई ना का काय म्हणजे नाश्ता केला
नाही ते येतील जेवतील तुम्ही जेवून घ्या दूध बीज पाजावला
पोर उठले कि झोपलेले? खेळत आहे का?
खेळून राहिला हे खेळून राहिले हे नाही जेवली अजून जेवायचीच आहे. ते-प-ज तिजे पप्पा न, पाच रुपय ये ग्या हा पाच रुपये घेतले होते. ते खाऊ आणला, खाऊ ती पुळी आणली, खाऊन घेतली.
हम्म-हम्म-हम्म. सकाळी खाते की नाही चहा, दूध काही बिस्किट बिस्किट, दूध बिस्किट
दोसा, दोसा तो सांधले होते ना पप्पा ना हा नाही आहे त बारकीच म्हणा पण काय म्हणजे खाते. हं खाते हो तू झोपला काय तू? नाही खेळायले कोणी नाहीए त्याला हाव काय? गाणं म्हणून झोपते अे
हम-ह-ह करतितात
हा याचा बिझनेस चालू आहे. झोप येऊन राहिली रडते झोपासाठी बी रडते पा ताई सांगा
हे बी तसच ये. आपण झोपत नाही म्हणतात पण झोप आलेली असते.
झोप आलेली आहे. डोळ्या चोडून राहिला, दुधाशी लावला तर रडून राहिला, सांगा आता
थापटायचं थोडसं माजे, मी याल थापतो. त्याचं पोट भरलंय. भात खाऊ घातला. दूध पाजून आता झोप
एले भी दूध घातलं, वरण-भाताची पेच केली, एलेबी जीवू घातल.
राधा तई त्याच्यासाठी लावलं असेतील दवाखऱ्यात ते-ल किरी
नाही आतादाई म्हने मी ला आलत नाहीले म हो ते म्हणत होते की दाखण्या दाखवुन
हम्म-हम्म-हम्म पातलप
कला पंध क कल्ला पडते माझ्या जवळच आहे तो
तरी पण ओर याला याला बघ काय हसू येते याला प बचर-बचरल प आमच्या वर खालचे दोन दात, खालचे दोन हे बण दोनदात वरची बोचरेल, दोनदात खालचे
निड्या निड
त्याला येते याच्या उशीरा आले आता त्याचे काय माहिती याच्या लई उशीरा आले आमच्या
मग ए खांदा जा लागल्यात
ये आत्ताशी याले दोनदा, दोन वरचे का
नाही येथे हिरड्या पक्या हा-हा त्याच्या हिरड्या पक्क्या झाल्या ना त संडासा लागला त्याने
पायद्याल काहीतरी खेळणं दे हातात नाहीत.
पाळण्यात टाकलं मी ना त्यले झोपते तो असं किरकिर, किरकिर करते मग झोपते. असा र-र-र-र करते मग झोपते. हा ति रोजचच हाय हे. काय डोळे-डोळे बंद हाय, रडून राहायला डोळे बंद हाय.
ते नाही म्हणत का गाण्यात मग ते येत नाही का रोशनीला पाहून नाही खेळत गिळत
रोशनी पाहून खेळते खेळते पण आता झोप आलेली आहे दादा ना ग आता
अं बालाला पान कसा रडतो तो, त्याला म्हण रडू नको गाईक सांग तू सांग गाई, गाई कर म्हण बाला रडू नको दादा दादा आहे पाय दादा म्हणतो पाय रे तो दादा कुठे आहे दादा लाव दादा दादा दा दा
तो आला दादा
सगळे सारखेच आहे दोन हजार पच्चीस
हा
नाही नाही मी पिहू पण मी तेच म्हणा आहो ति तर या वयात ती तिच्या हातात चमचा वाटी चमचान खायला लागली होती माई दिदी
दिदी खायला लागली होती आणि दात पण आले होते दिदी ये आय बब येरे बबा
माय रजनीच दात दात दाडा काहीच नाही माहीत पडल्या ताई लहान बंदीम नाही माहीत पडलं माझ्या रोशनीच
नाही बाई मल पण नाही माहित पडलं दिदीचं एवढं त्रास पण नव्हती दित तेवढी मोबाईल लावून दिला की खेळायची तिची तिची ते गाणी पाहायची बसायची टीव्ही काॅटवर हे तर क घरभर हिंंङत माझी दिदी एवढी नाही हिंङली ते घरात
नाही हे
ते तिचं समजायला लागलं हे ते हे तर लय हिंडफिर हाय लै जिव हा मंग ते म्हणता आणि लेकर पोरं म्हटले की तसेच त्रास देता म्हणत
तेच नाही हे वेळाने झाले पण हे लई जीऊ खाते आपला
हा हे वारस पाहिजे होते ना वारसाला असे असतात हे वारस
जीव खाणारे
ह वारस भेटत मग म्हातारपण आपल्या आपल्यालाही करतात
हा
मात्हार परद्यांची काठी पाहिजे म्हणून ही अशीच आता त्रास देतात हय ना रे
मी येनले काही जाणे ना पण पुरले तरी जाणीव असत इथ मग ले काहीले काही जाणी नसते गोरीं तरी जाणी नसते नाही मा माय न लय कष्ट केले
प्रत्येकाच्या घरोघरी येते हे बग कस हसते ही ही याला टापलेलहसतय लयचं हास्तय ए खितूझ्याशीनाय बोलत त्या माझ्यासोबत बोल तुझ्या बरोबर नाही माझ्याशी तुझ्या बरोबर नाही बोलत शू शू ल बद म झाला शू हम्म्म शिव शिवलय बदमाश झाला शिव शिव गाणं नाही म्हणत शिव नुसतं शिव मांड्यावरून खाली उतरून राहिलाय शिवला आज सकाळी पण जास्त झोपले नाही
जो झोप वतनीने शीव हा हना एवढाच पाल झाला की ए तर बस एवढं किती झाले काय झाले मोबाईल मले दे बस राजा ताईचा देऊ फोन आ आठ मिनिट झाले राधा ताईचा बी फोन आला ना अस मये कॉल काय तीन बाकी आहे तीन सत्तावीस झाले होते सत्त हा सत्तावीस झाले होते सत्तावीस झा सत्तावीस स एकतीस तीस एक एकसतीस बत्तीस तेहत्तीस नऊ चौतीस पस
हा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस दूघ झापडा तेवढ्या
एक काय आत्या अत्या काय म हा त्याच्या घरी जात का? अत्या येत नाही बा आमचा आपल्यापासून दूर दूर पैसे बा आत्या
नाही बाई पळायचं नाही हो आता पळायच घ्यायचं नाही काही लांबाच प्रवास लई
येता नाही तुम्ही येता नाही म्हणून म आम्ही काही म्हणत नाही बा तुम्हाले
नाही-नाही तसं काही नाही येता नाही म्हणून नाही तुमच्याकडे यायचं म्हटलं तर मग एवढं लांबून सोडून यायचं म्हणलं पंधरा दिवसां परत यायचं म्हणलं माणूस कंटाळा करतो.
अ मयनाभर रहा
हह पंधरा दिवस तनाही या मनाव तमंग लई लांबचा प्रवास होवूनजाल त्याच्यामुळे अन् आता हे पप्पाना दा आता मागे पुढं चाललं आता इथ आलं सांगितलं मी रायरेनतेल दिवशी म्हटलं जर पहिले सांगितलं असतं ना तमंग गेलो असतो आम्ही ऑपरेशन करणार आहे म्हटल्यावर मग
हा,
हम्म पण मआता यांना उशिरा केला आपण अन तर आता समजलं म्हणून मग हाट तर हा तरकर हाटहाटहाटहाट आय उंदीर पडाला उंदीर हटकर हटकर उ ऊऊ ऊ हटकर-हटकर उंदिर पडाला उंदिर उंदिर पळाला लागली भिंत लागली जायली
ऊऊऊऊ ताईथांबाठेवतो मी मंगलावता हा अ